हा, पंढरपूरला तेन गेलता का, नाही कधी,
हम, पंढरपूर ला गेलत कि, तुम्ही गेलतासा,
आम्ही नाही अजून, जायचंय, आमच्या इथून थोडं लांब आहे ना, बाळबारका आहे त्यामुळं, अजून काही गेलो नाही, खरं ऐकून माहितीे ना, त्याच्याबद्दल. दिंडीतेन जात्या, आमच्या इथून, मग दिंडीत न गेलता, का कसं असं,
नाही -नाही ट्रिपला म्हणून गेलतो, आमच्या सासूबाई खरं वर्षाला दिंडीतन जात्यात त्या.
जातेत होय, हा, हा
हम्, त्या वर्षाला जात्यात्या दिंडीतनं, ते कसं पंधरा दिवस जात्यात नाई दिंडीला जाय दिंडीतंनं जायचं मग.
हा, हा. पंधरा दिवस.
हा आमच्या इथं तून ते साडेतीन तीनशे किलोमीटर तर
तुमच्या तिथं
जात्यात्या खरं दिंडीतनं... म्हणतोय आपण पाय ह्य एवढा लांब, इतक्या लांब चालत जायाचं खरं एवढं काय वाटत नाही त्या माणसांसनी.
नाही, नाही.
आता किती वयस्कर माणसं येत्यात. होतं ना त्यात किती वयस्कर माणसं असत्यात. आमच्याच सासूबाई आता वरच्यावर सारख्या गुडगं दुख तयं, गुडघं दुखतय म्हणत्यात मी त्यांना म्हटलं, दिंडीतनं जातासा तुम्ही इथनं जातासा तुमचं गुडगं दुखत नाहीत. तर त्या म्हणत्यात्या नाही त्या र मार्गाला गेले तर गुडगं दुखत नाहीत.
हा दुखत नाही, तुम्हीं भक्ती मार्ग निवडला ना, आपलं दुखणं आपआप कमी होतयं.
कमी येतयं आणि अ त्या अशा म्हणत होत्या की, पांडुरंग स्वतः पाय दाबायला त्या दिंडीत येतोय असं पण म्हणतात आणि असं पण म्हणत्यात
म्हणत्यात हा..
दिंडीला टाकलेल्या प्रत्येक पावलाचा हिशोब ठेवतोय त्यो.
हा, हा. बरं असं कुठं ऐकलायसा का दिंडीला गेल्यात आणि असं झालयं, तसं झालयं कधीच नाही.
नाही तसं नाही सोडा. नाही कधीच झालेलं नाही तसं खरं हूं...
आणि मग म्हणजे कसं येत्या तुमची दिंडी म्हणजे कोल्हापुरातनं येत्या का इकडं कशी म्हणजे कुठल्या मार्गे येत्या?
म्हणजे आमच्या चांद्या इथून दिंडी चालू होत्या चांद्यात म्हणजे चांदेचं जे चांदे महाराज म्हणून होते क नई ते
हा
त्यांची इतकी भक्ती होती विठ्ठलावर की ते, म्हणजे आपट भक्ती होती त्यांची पण त्यांनी कनई कोल्हापुरात संभाजी महाराजांचे म्हणजे ज्या टाइमात संभाजी महाराज होते का नाही त्या सॉरी संभाजीच महाराज ना कोल्हापूरचे हा तेच हा संभाजी महाराज होते कनई तेंव्हाच, त्या टायमात तेनी होते, हा शाहू महाराज सॉरी सा शाहू महाराज, शाहू महाराजंचं टायमाला कनई त्यांनी शाहू महाराजांच्या बंगल्यावर काम करायला होते चांदेजी महाराज ते. आणि संत होते, माळकरी होते, आणि त्यावेळीस त्यांना विठ्ठलाला त्यात म्हणजे त्यांची दिंडी आलेली आणि दिंडी आलेली त्या टाइमात त्यांना कनई जायाला, त्या टायमाला शाहूमहाराज आजारी पडले होते. आणि त्यांचं पाय दाबायला महाराज होते हे.
हां.. हा..
आणि त्यामुळं त्यांना जाता आलं नाही म्हणून स ता पांडुरंग येऊन म्हणत्यात, तिथं त्यांचे विठ्ठलाचं पाय दाबून, तू जा दिंडीला म्हणून. सांगितलेलं शाहू महाराजांच रा पायदाबायला स्वतः विठ्ठल तिथं आलते आणि तेथे जाऊन ते पंधरा दिवस तू मी तू जा, मी इथं आहे पाय दाबायला त्यांनीस त्यांचा अवतार घेऊन तथ पंधरा दिवस राहिले जवळ जाऊन आले चांदीेचे महाराज तोपर्यंत विेठल तिथे होत्य असं हा तर आणि ते जवळ जवळ आता आमच्या इथून तव्हापासून म्हटलं तर आता दोनशे पंचवीस वर्षाला आमच्या इथून दिंडी जाते आणि हा त्या दिंडीतून आमच्या सासू बाईजाते त्या
ह ते विठ्ठलाच पण भक्ती त्यांना भरपूर आहे ना भरपूर ठिकाणी करतात, कर्नाटकातून पण लोक येतात
होय महात्मा भरपूर आहे विठ्ठलाच
हा तेच का आणि आता तरुण पिढी पण आहे ना जास्तत दिंडी हे ह्याच्याकडे वळल्या तरुण पिढी
होय तरुण पिढी सुद्धा त्यात आहे,
हा तेच क आमच्या मैत्रिणी येत होत्या दिंडीला कॉलेज च कोण पंधरा पंधरा दिवस
होय आमच्या इथे मी पन्नास टक्के तरुण वर्ग सगळा माळकरि आहे
हा तेच चांगलंय हो.
निमेल जास्ती मित्र माळ करीत.
माळकरी हा, हा
हम्म
ते भक्ती मार्ग निवडला ना आपापच आपल्याला खाण्याची ते इच्छा कमी होते.
इच्छाच होत नाही होय होत नाही त्या मार्गात फक्त जायला पाहिजे खरं
हा जायला पाहिजे.
हम्म आणि जाताना ते कसे करते परित्यात जाते वाटत पहिल्या दिवशी तिथ पर त्या मंदिर आहे ना विठ्ठलाच अ ति तर जाऊन तिथं प्रसाद ते आसतो तिथनं मग कोल्हापुरात जातात वाटतं. कोल्हापुरात माझ रोज एक ठिकाण, हम थोड थोड रोज तीस किलोमीटर चालायचं
हा हां मग थोडी, थोडी वाढतच जात असतील की माणस त्या त्या गावातली हा तीच की प्रत्येक गावातली थोडी, थोडी, थोडी
हा थोडी थोडी वाटत चहा नाष्टाची हाय गई नसत जवळ जवळ
होय त्यांना भरपूर असते हा
हा भरपूर असतय त्या येत्याच ना त्या टाइमाला पंधरा वस बिस्कट पुढ त्यांच्या बॅगेत असत आमच्या सासूबाईंना आवडतं, नाय बिस्कीट खायला मग त्या गोळा सगळ्या मुलांना घेऊन येते देताना भडणची बॅग म्हणा, फरसाना म्हणा त्या सगळं वरलं वितात त्यांना म्हणजे असं पित्त आहे त्यामुळे त्या बाहेरच जास्त वेळ खायच भाजी, भाकरी आवडीने खातात त्या त्यामुळे जेव वा तर जेवढं काही बाहेर दिलं जाई तेवढं सगळ त्यांनी घेऊन येतात, हा पेढ वाटतात पण बिस्किट पुड कोण भडंग
ठेवलेले असतात ना रस्त्यावर पाण्याची बाटली
हा पाण्याच्या बाटल्या देतात
साड साड्या देत्या माणसांना कपडे सगळं असते.
अजून नाही
आमच्या हेनी जात तो चुलत मावस सासू आमच्या आ त्याची मावस सासू म्हणजे आमच्या मामांची मावशी ती जाते तिला साड्यात ते जाईल तेव्हा दोन तीन साड्या अस देतात असं रस्त्यावर जसं खाऊ असं वाटत ना हे प्रसादन तसं साड्या वाटतात ते देहू आळंदी सगळं असं फिरून येते तिने.
प्रत्य प्रत्येक गाव गावाच्या कनी दिंडी वेगळी असते या आमच्या गावात दिंडीला माणसं जास्ती असत्यात कारण गावातच चांध्यातच साडीच्या अशे माणस दिंडीत न जातात मग ते जागेवर जाऊस तरवर कितीतरी जायत असतील. हम्म. मग ते लिमिट पण व्हायला पाहिजे ना एवढ्या माणसांना पण आता चहा नाष्टता आणि जेवण जेवणच म्हणाय गेलं पुरी बासुंदी शिवाय जेवण नसते तिथबल तिथ येऊन जाऊन कोल्हापू पुरात बेंदू चौकात असा टप्पा आहे की तिथं झुणका भाकरीच कायम मिळणार ते सोडलं तर बाकी मग सगळं गुड ते त्यांचे ठराविक ल लिवलेलीच असतात. हे अमक्या -अमक्या ठिकाणी थांबणार त्यांच्या आधी पत्रिका काढली जाते त्या पत्रिकेत सगळ लिहिलेलं असते आणि म्हणजे बिंदू चौकात तेवढच तिने सांगितले भात नसतोय तिथ भाकरी दोन तीन भाकरी झुणका मिळेल.
हवा मग हेनी म्हणजे जाताना पण सामान घेऊन गेलेत ना बनवून खायचं.
नाही. जाताना काही नेत नाही आम्ही जेऊन घरत
हां- हां हे आमच्यातली नेत्यात पिठं तेन सगळं घेऊन जातात जिथं एक एखाद्या ठिकाणी जेवण तेन नाही मिळालं तर हिनी स्वतः बनवून खातत मग असं
नाही- नाही तांदूळ नेतात त्यानी खरं कशाला नेतात नेवेद्याला नेतात जरा बाकी काय नाही आमच्या दिंडीला सांगतोय ना लई दिंडी ते महत्व आहे चांदच्या जाऊस तोपर्यंत जेवढ्या पत्रिकेत पूर्ण त्या पत्रिकेत नाव आहे त्यांची जा गेल्या दिवशी पण आणि पंढरपुरात जाऊन चार दिवस राहत्यात त्या चार दिवसात सुद्धा जेवण असतय आणि त्यातलं एक जेवण आमच्यातलं आमच्या सासूबाईंच्या माहेर बाट्यांचे आहेत क नाही म्हणजे हे साईडच माहेर आहे नाही. त्याचं जेवण असतय एवढी पंढरपुरात हजार माणस जेउंदेत हजार माणसाच जेवण त्यांनी घातल्यात.
जेवण घालत्यात हा-हा.
आमच्यातले असतात आमचं जेवण असत.
दानधर्म कराव देवाच्या काय म्हणत? देवाच्या दारात जाऊन दानधर्म करावा. चांगला असते आपल्याला पुण्य मिळते हा.
बाई पण जाईल त्या टाइमाला आपल्या जेवढी जवळ. सगळ्यांना छप असतात. दानधर्म करावा म्हणून हम्म..
देव हा चांगला असतय ते देव आपली कुठं ना कुठे तरी परीक्षा बघत असते.
परीक्षा बघत असतोय. आणि परतफेड करतोय हा तो परतफेड करतो. पैसे ठेवून लिहून घेत ठेवून घेत नाही हा व्याजा सकट करते.
हा..
हम्म्म फक्त एवढच की, वेळ बी यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीची.
जितका आपण देवासाठी हे केलंय त्याच्यात डब्बल आपल्याला मिळते.
मिळतय मिळतय त्यात काही नाही आणि अक्षरशः त्या विठ्ठलाच असं आहे की कुठल्याच देवाला स्पर्श करायचं आपल्याला हे नाही परवागी नाहीय. पण विठ्ठलाला असं आहे की विठ्ठलाच्या पायावर डोकं जरी ठेवलं तरी पण चालतय. त्याचा पाय असं आपल्या पाया गत कायम हात ठेवून ठेवून.
हा हा हा आम्ही जायचंय हो आ अजून गेलो नाही गेलो तर आता मग रेल्वे न जायला पाहिजे.
रेल्वेन जायचं बरं पडतं निवांच जात. आम्ही रेल्वेच गेलतो, यावर्षी पण जायची इच्छा इच्छा होती पण नाही गेलं हम्म बघू आता पुढल्या नेक्स्ट
सांगा आम्ही पण येतो.
बरं बर चालतंय चालतंय जाऊया म्हणजे ते कसं थंडीच्या दिवसात बर पडते उन्हाळ्यात पण जाऊ लई वाटत नाही आणि
हा आता पाऊस चालू झाल्यावर कुठंच जाऊ वाटत नाही.
वाटत नाही हो त्यामुळे
हा पावसाळ्यात प्रवास नको वाटतय बघा
हा तसं होतय.
हा आणि एखादा मुकाम तेन पडला तरी थंडी वाऱ्याचं पोरांचं कसं करायचं.
होय ते पण अवघड होतय नाही आणि पावसाळ्याला तर काय उपयोगच नाही.
उपयोग नाही हा तेच की तसं निदान स्वतःची एक फोरविलर पाहिजे मग
हा तसं पाहिजे. मग हेणी हेणी आमचे हे गेलीत का नाही खोली घेत्यात सोडा तिथं राहायला. आम्ही पण गेले की कायम एक खोली घेतोय राहायला होय आणि म्हणजे तिथं खोल्यात देतातच सगळीजण तिथं हॉटेल बरीच आहेत. सगळे असं पाय अशा आपल्या वाणी खोल्या अ राहायला असे बांधलेले मोठे-मोठे त्या बिल्डिंग आहेत अश्या म्हंजे
हा हा त्यामध्ये खोली हम्म हम्म ती भाड्यान घ्यायची हाय हा हा
हा भाड्यानं घ्यायची तिला भाडं असतय. जेवण काय आपल आपुन बनवून खायला लागतय.
हा हा होय आता आडतवारी जाणार आहे म्हणल्यावर जेव्हा दिं
ह हॉटेल आहे सोडा, हॉटेलात ना मग जेवणारी मोठी माणसं जेवत्यात की, गरीब माणसं बनवून खात्यात.
होय होय.
चुलीची तेन सोय असत्या तीत लाकडाची तेन, हॅलो